हॅलो?
काय करायल्यास? काय करायल्यास?
काय नाही बघ. आता, आता चहा पिऊन येऊन बसले.
हा, हा, हा, कॉलेजवर आहेस होय? हॅलो? हॉस्टेलवर आहेस काय म्हंटलं?
होय, हॉस्टेलवर झाले आता पंधरा, वीस दिवस झाले बघ.
हा, हा, मग कस आहे हॉस्टेल?
हाँस्टेल चांगलं आहे, सगळे म्हणायचे, काय नाही, सगळ स्वच्छ आहे, परत चांगलं आहे. जेवण पण असं म्हणजे स्वच्छ म्हणजे, असं मेस तेन पण सगळे क्लीन असतात. छान आहे, वातावरण पण छान आहे, भरपूर झाड आहेत, समोर पण भरपूर म्हणजे, अस मोठा एरिया आहे नाही आणि भरपूर झाड आहेत. त्यामुळे छान असतय, वातावरण होय. थोडं.
काय ते?
स्ट्रीक्ट पण आहे ग.
हा, हा. मग कि कितीला उठतेस?
मी उठतोय सहाला.
लवकर उठतीस की‌.
आज लेट न उठलोय. सात लाच उठलो इथ चहा असतोय सात ते आठ एकच तास असतोय.
हम्म हम्म
मग उठून आवरून म्हणजे बाहेर पणय हे हाय लायब्ररी मोठी. युनिव्हर्सिटीची आणि स्ट
हम्म हम्म मग कशा? एमपीएसीचा त्याना अभ्यास करायला स होय?
अजून तर मी अजून लेक्चर सुरू आहेत. मी ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेतलो. मग आता सिलेबस सुरू झाला माझा. आधी काय आपल्याला काय पण कळत नसतेय, आपण काय पण काय पण वाचत बसतोय. करत बसतोय
होय
जास्त घेतलय तिने शिकवताय परत हे पण पुस्तक पण दिल्यात, मग ते जरा हेल्प त्यांनी
होय मग कधी पेपरचे काय डेट वेट? के फॉम वगैरे ते?
मी माझ्या झालं परवाच झाले पेपर. मोस्ली मे ते जून मधे पेपर होतात जाने फेब्रुला सुटतायत फ्रॉम आणि मे जूनला पेपर होऊन जातात. हे कंबाईनच एवढ आता आता फॉर्म सुटल्यात तलाठीचे पेपर होणार आहेत ना आणि तलाटची आणि तलाटीचे फॉरेस्टचे जागा ते तेवढा आता नंतर होणार आहे ऑक्टोबर मध्ये तारखेला मी भरणार.
तलाटीच्या ऑक्टोंबरमध्ये येत.
होय आता पाच तारखे ऑगस्टच्या पाच तपर्यंत हे आहेत बघ भरणारच असतीस तर भर.
काय ते फॉर्म्स आहे?
पण होय
हम खरं काय अगं माझं एम एस सीआयडी तेन कमप्लीट नाहीये ना. माझं एम एस सी
म्हणूनच मी क देत नाही. माझं टायपिंग तेन काय नाहीये म्हणून.
मग माझं पण तेच की. माझं टायपिंग वगैरे तेन काय नाहीेये. एक मिनिट थांब अ
टोप्या आन छत्री घेऊन जा. तलाटीला मग एम एससीयटी लागते काय नाही?
हॅलो
हॅलो हॅलो,
अगं ह्याला तलाटीला टाईपिंग लागत नाही.
आणि एम एस सी आय टी
एकच मिनटं एम एस सीआयटी पण नाही लागत.
हम्म हम्म.
जर तू दुसरी कुठली पोस्टला हे केलीस ज्याला टायपिंग ग हे असतयं. तर हे होतयं ते पण तुझ्याकडे एक टायपिंग तीसचं असलं तर तू मुदत मागून घेऊन चाळीसचं पण नंतर सहा महिन्यांनी देऊ शकतीस असं असतयं.
हा हा.
वरुन चांगला असतोय. अगं रूममेट आल्या. मला नवीन रूममेट आल्या तिजक हेज
कंबाईन सी च मेन्स पण झालयं आता रिझल्ट आला म्हणजे तिला दोनश तो बाराला आहे तिजा स्कोर.
हा हा.
जर तिला चांगलं जर ह्यावरचं मेरिट सगळ्यातच कमी आय नाई तिचं होऊन पण जाऊ शकतयं घ्या याला असं आय लय अभ्यास करत्या असा मी झोप फुल ओय आणि ती साड सातला उठून आंघोळ करून साडेसहाला म्हणजे स्टडी रूमला गेली.
तिच की अभ्यास भरपूर कराय लागतोय त्याला.
होय.
आणि कास्ट पण असेल गं
कास्ट नाही ओपन मधे आहे गडहिंगलजची आय तिजी मम्मी आशा आय. त्यामुळे ईडब्ल्यूएस तेन पण काय निघत नाई. तिज्या पप्पांना पण चांगली नोकरी आय त्यामुळं श्रीमंत आय गं त्यामुळे ते ईडब्ल्यू एस तेन पण काय निघत नाहीये आहे तसं स्टडीत करायल्या ओपन मधनं.
हम् हम्.
आणि तुझं कॉलेज काय म्हणतंय कितीला जातीस?
अकराला असतंय बघ माझं. अकराला जायचं, हा कधी त्यांच्या मनातील ईल त्यावेळी सोडत्यात. म्हणजे प्रॅक्टिकल तेन असलं तर चार तेन वाजतयं यायला प्रॅक्टिकल संपुस पर्यंत आणि मग नंत त जर प्रॅक्टिकल वगैरे तेन नसेल तर तीन दोन वाजेपर्यंत सुटतयं.
प्रॅक्टिस आजुन सुर झाले नाही अकरा ते दोन लेक्चर असत. तीन कंटिन्यू आणि मग नंतर तर दोन ते अडीच ब्रेक असतोय आणि अडीच ते साडे चार प्रॅक्टिकल घेतात. आणि एक एक जण घे घेईनातच अजून एक एक जण घेतली तर मग साडेचार ला सुटते एक एक जण घेतली नाही त्याला होते. पण काय झालंय युनिवर्सटिचे लेक्चर असतात डिपार्टमेंटचे दोन आणि माझं ऑनलाईन लेक्चर साडे दहा ते साडेबारा एक इथले प्रॅक्टील असतय अडीच ते साडेचार
ह हं.
दोन ते.
मग.
तर घोळ झालाय माझा.
मग त्यांना कुणा कुणा आताच ऐकाला सांग की मग ऍडजस्ट करायला.
हम्म.
मग इतके दिवस जात होतो रेग्युलर काल एवढे गेलो न्हवती काल एकच म्हणजे दोन लेक्चर. पण मॅडम मॅडम नव्हत्या. मग पहिला एकच लेक्चर होणार होतो मग मी गेलोच नाही.
हा हा. होय तस एका दुसऱ्या वेळेला लेक्चर कमी जास्त असल्या तर चुकवलं तर चालतं.
आज पण घरी लेक्चर्स मग जाणार मी. माझी रूमेटला सांगणार प्रॅक्टिकल असलं तर कॉल कर म्हणून फक्त. प्रॅक्टिकल न अस करणार आहे. सिलिबस पण सगळे सोपेच एकच फक्त. तो डिफिकल्ट आहे एकच अवघड आहे फक्त. जेवढेचन कार्टलॉजी म्हणजे मॅप तयार करायच.
हा हां. मग संध्याकाळी कितीला झोपतेस.
मला एक दोन वाजत.
एवढ्या वेळानी झोपते.
मोबाईल होता. आत्ता घेतलोय ना मी नवीन. मग ते एवढे दिवस बंद झाले. लेक्चर झाले भरून काढायला नको .
ना पाऊस.
भरून तर काढायला पाहिजेत की भरपूर. काल तर एक एक सुद्धा म्हणजे अस एक सैंग सुद्धा उज होता. कंटिन्यू पाऊस होता. फक्त इंटेन्सिटी कमी जास्त पाऊस थांबला नाही अगं.
आमच्याकडे पण भरपूर आहे सोड ते.
इकडे भरपूर पाऊस आणि यनिव्हर्सिटी बाहेर पाऊस नसतोय. पण युनिव्हर्सिटीतलाही पाऊस पडतोय जरी बाहेर पडला नाही तरी पण इथे पडतोय.
हम्म.
मोठी मोठी झाड.
हा तेच किती तर घनदाट आहे ना ते हम्म.
मोर . आच्या इकडे ह्याच्यावर चालत लत. वेगवेगळ मत आहे ग असं चालत चालत इथं आमच्या हॉस्टेलमध्ये. तेवढं असं संध्याकाळी वॉकिंगनेच कसता. मोर आणि लांडोर असे मोठे मोठे त्यांचे हेच दिसते.
ह अ हा.
ह.
तिथं वातावरण छान आहे ग तेच क
आणि पक्षी पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत माग ड ख
हम्म मग तिथून दुसरीकडे कुठे गेलाय का नाही फिरायला ते
गले ना होतां मी ह रविवारी एवढं इथं तलावावर गेलेलो इथं जवळच आहे हॉस्टेलच्या मागं
हम्म हम्. मग आता रूम मध्ये किती जण राहतय
आम्ही दोघी जण आहे.
हम हा.
आता बघू अजून एकटी हय ती येतो म्हणल्या वर्गातची भगी कधी येते कायम
किगीन एक डबल बेड आहे तो ब बेड अस त आणि सिंगल बेड आहे आणि लाकडी भिंतीतच लाकडी कट कपाट तेम
हा हा.
ओवरऑल चांगला आहे बाकी म्हणजे त्या बायका मी तीन दिवसात बाथरूम स्वच्छ धुऊन सगळं बाहेरचा पॅसेज पस जातात क्लिनिंग असते मपूर
हा हा.
हम्म काय आपण चालते चालते करा नि परत
हा हा.
हम.